म्हणजे ज्यांना पहिलीला, जसा तो जाईल तसा ते लावतो की क्लास.
आणि त्याचं हितं नाहीत मॅडम, त्यांचं दिलेले गाव सासर अब्दुल लाट आहे.
हा
हे त्यांचं माहेर आहे, मॅडम
हा हा हम् हा हा
आणि त्या इथे तू त्याच्यामुळे चौकशी ना असंच मला बोलल्यामुळे मी त्यांच्या लावलेलो आणि त्यांनी तिथं सिंधुदुर्गला आहेत म्हणजे मि रची बदली झाल्या तिकड कणकवलीला असतात
हा हां
आणि छान शिकवतात चांगले जीव तोडून, चांगले
शिकवत्यात. हा हा शिकवणारे पण पाहिजेत आणि शिकणारी पण आपली हाशी पाहिजे मुलं.
होय त्यांनी तसं होडी लावत्यातच, आमच्यावर आधी नाही नाही म्हणत होता पण एकदा होय झाली एक परीक्षा दिली नाही
हा हा हा त्यात गोडी निर्माण होते ना? एकदा सोपं गेलं ना मग भारी वाटतंय.
हा चांगलं शिकवतात त्या.
म्हणजे ऑनलाईनच घेत्यात.
नाही ऑफलाईन पण घेतात त्यानी जवळपास आपल्या गावातले जवढे आहेत ना? म्हणजे तेना ज्यांना ऑफलाईन शक्य त्यांनी ऑफलाईन घेतात. आता लांब ना एवढं लांबना कसं ऑफलाईन होणार?
हम्म
म्हणून ते आमचं तेवढं ऑनलाईन घेतात, आणि अजून पण आहेत विद्यार्थी. कोंडेगिरीचे ना निमशिरगावचे जरा जरा अंतरावरचे आहेतच आमच्या गावापासनं. त्यांचं पण ऑनलाईन घेतात, असे भरपूर विद्यार्थी आहेत ऑनलाईन ते टाईमिंग वेगळ ऑफलाईनचं टाईमिंग वेगळं घेतात. भरपूर सराव करून
हा हा. ते आमच्याला पण आता पहिलीपासून ति लावतो ना त्याला पण बाहेर घालायचं शाळेला.
हा इंग्लिश पण सुधारतंय, आणि गणित पण सुधारतंय.
हा तेच कि, आणि इंग्लिश पण पटापटा बोलायते येते ना?
हा आत्मविश्वास असतोय बॉ, ते वाढतंय. फी त्याने सांगतील की.
हं हं.
त्यांच्यावर असते आमच्याकडनं चार हजार रुपये घेतलेली वर्षाची. हां
हम हम्म ते मुलावर पण असणार आहे ना पहिली ते चौथी एवढं.
हा ते येजवरती असणार अस काही तर असणार त्यांचं.
हम्म नाही पैसे, पैसे जाऊ दे पैसे आजचं
तसं मी तुला नंबर देते आणि क्लास काय रोज नसतोय.
हां
शनिवार रविवार दोन दिवस.
दोन दिवस व्हय हां हां
ह रोजच्या रोज करायची गरज नाही.
घरी प्रॅक्टिसन तेन काय?
हा ते आपले होत्याच की त्यांना सवय लागली की नाही त्यांच्या डोक्या- तिथंच बसलेलं असतेत तुला सांगायच म्हणजे
हा हां
मुलंच करतात तू करून घ्यायची पण गरज नसत्या.
करते त्यांची त्यांनी.
हा त्यांच्या डोक्यातच ते मॅडम बरोबर फिट करतात कसं करायचं काय करायचं ते.
हां हां
त्यांच्या पण नकळत होऊन जातय ते.
हां हां
आणि शनिवार रविवारी फक्त आणि जास्त लोड घ्यायचं टेन्शन नाही, ताण घ्यायचं टेनशन नाही आपलं. तो अभ्यास कधी करू, हा अभ्यास कधी करू, याचा काही टेन्शन घ्यायचं नाही ते होऊन जाते.
नाही गणित पक्क झालं तरी ऐकत नाही पुढं जर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिलीत म्हणा. कायतर गव्हर्नमेंट जॉब साठी पण उपयोगी पडते ना. हम हा मग कुठतर एंजॉय जरी त्यांनी सायन्स घेऊन मॅथ्स विषयी ठेवलं तरी त्यात त्यांनी उपयोगी पडतय.
हां बघ.
ह्ं त्यासाठी सायन साठी ते भारी आहे जेव तु जेवून जा. हम्म
ते मॅडम काय? हा मग त्या मॅडम काय म्हणायात जेवढी लहान असतील ना मुलं
हा
तेवढच पटापटा पटापट शेक्यात.
हा हा हम्म
मग चांगलंच आहे की.
होय होय नाही ते पटलं सोडा तुम्ही सांगितलेलं.
हा
कसं काय होईना मुलं पुढे गेल तरी बास आहे आपल्याला एक झालं नाही शिकायचं त्याने तर शिकावं.
दुसर काय पाहिजेलाय.
होय.
गेल्या वर्षी परीक्षा होती ती इचलकरंजीत होती.
हा
संक्रांतीच्या वेळेला होती.
मग ते फॉर्म मध्ये काय भरायला लागतोय काय?
ते त्यांच तेनी भरतात मॅडम. हा आपण फी द्यायची असत्या परीक्षेची- पण फॉर्म तेन सगळं त्यांच तेती मॅडम भरतात.
भरतात होय हम्म हम्म
आता तू
मग आणि काय मुलगी काय नाही काय तसला तास
अ नाही का ती नाही काय करत.
हम्म हा हा
तिचा जरा दुसराच प्रॉब्लेम आहे अग ती आहे हुशार शाळेत. पण तिथं जरा हिअरिंगचा प्रॉब्लेम आहे तुला बोलेलो काय मी.
नाही नाही
ह नाही मग तिचा हिअरिंगचा प्रॉब्लेम आहे मग ती नॉर्मल शाेत जाते तिचा दुसर काय विषय नाही
हम्म हम्म म्हणजे पहिल्यापासूनच आहे का जर दाखवल नाही का बाहेर
दाखवली क सगळं दाखवूनच आता बोलायला गगेली ते गु यश आले आमच्या
म्हणजे हा हा बोोलयला येत नव्हतं का ऐकायला येत नव्हतं
हा
दो् पण
हम दोन्ही पण येत नव्हतं मग डॉक्टर नाही ते बघित ला मही पण ते नाही आवाजच नाही तो येत नझ तिला
हा
चेकअप पण केलं.
हा हा
मग आता मशीन येथे ऐकू बोलायला शिकली आहे स्विच थेरपी केल मी दोन वर्ष
हा
लेकााच गेल्या तर भर्गीच माग
हम्म हम्म
ह्या सगळा विषय असतो त्याच्यामुळेळ तिला असं एक्स्ट्राच काय नाही तिला शाळेत हुशार झाल्या समजायला लागलेत तेवढाच बाद झाल मला
पास झालं होय होय
बाकीची काय अपेक्षा नाही तिथं तिला समजलं तिच्या ती एकटे कुठ तर फिरून आ तरी पण ब झालं ग
होय होय
आता सगळं वाचते मराठी बाराखडी पाठ एबीसीडी म्हणती सगळं तिथं तिला येतय बेस एक सगळं
हा हा
आता तिझी काळजी म्हटली थोडं आधी तिीला एक काळजी वाटायची
हम् हम् मुलांचं काय कस पण दडून जाते व मुलींचच जरा हे असते
हा पण आता तच काय राहा नाही सड पोरंचच दिवस आले काय पण होईल
होय होय
आता पोहरींसाठी आम्ही तर किती फिरालो का मुलगीसाठी तर काय सांगू तुला देरासाठी
हा हा
जवळजवळ आठ नऊ वर्ष होताले
हा हा नाही योग पण असतोय नाही ते घडायच केव्हाच घडणार
ते पण असते पोरींच्या पणढवाला अपेक्षा होच्या आईवडिलांच्या अपेक्षा
हम्म
परिस्थिती समजून घ्यायच नाही का मग वीस पाहिजे मग तेच पाहिजे असं काय बोललं खुलं काय म्हणतात की बोवय लगेच खुती
नाही नाहीच का
म ही गोष्ट समजून अग हळाहू होतील हे समजून घ्या पाहिजे ना मुलगी आहे
झाला पाहिजे हा
आत्ताच पाहिजे लगेच पाहिजे सकाळीच पाहिजे असं कुठलं आ
तेच के आम माझी तर काही आहे आता अपेक्षा काय नाही बा फक्त फक्त आता मुलग्यासाठी फक्त सेवि्हंग करायच आहेज्यात ना थोडं थोडं त्याच्या भविष्यासाठी पैसे ठेवायचे एवढंच फक्त डोक्यात आहे माझ्या आता काही नाही आणि फक्त माझं थोडं आता व हा वरच्या पोस्ट साठी फक्त आता थोडा अभ्यास चालू करणार आहे तेवढंच आहे हा बाकी काय नाही मग मिस्टरांचं पण सगळं चांगलं आहे त्यांनी म्हणत तुला तुला सर्वि्हस लागली की मी सगळं सोडून देणार आहे आता काम देन फक्त मी मुलग्याला सांभाळणार शाळेतून सोडायचं आणायचं त्याचा अभ्यास घ्यायचा एवढं करणार
ठीक आहे तेवढं तर करा म्हणा बस आपल्याला तर दुसरं काय पाहिजेला
होय त्या निदान एकातरी मुलांकडे लक्ष पाहिजे ना
होच का
हम्म
त्यानी स्ताहून म्हणतात ते बघ आणि चांगलंच आहे म्हणा करा म्हणा ते तरी सरा हा मग बघ झाली
आणि आमच्या घरात सगळी सगळे शिकलेले आहेत आमच्या मामाची दाही झाल्या आत् बारा झाल्या दादा ऑफिस ला असतात हेच पण ग्रॅज्युएशन झाले माझं ग्रॅज्युएशन झा त्यामुळे
मग
त्याला शिक्षणात काही कमी पडणार नाही फक्त आता त्याच्या करण्यावरच आहे एवढंच.
हा‌. असं. समज झाडे निघली काय उपयग नाही बई.
हम्म.
मोठी माणसं ज्यानाचं त्यांना आपलंच खरं करायचंय सवय असत्या.
होय होय.
असा विषय आहे आमच्या घरात.
आडाने कोण आहे दोघ जण होते आज आज सासरे आणि आजी सासू त्यांनी पण चांगल्या होत्या.
हम्म.
काही देव चांगल्या माणसांना ठेवत नसते ना लेई दिवस तसं झालं ते चांगलं होतं.
जेवढी शिकली की माझे तेवढी तर चांगलेच असते.
आमचे आजच असू तर इतक्या चांगल्या होत्या म्हणतासा त्यांना वावघु काय पटत नव्हतं. त सोडा मी जरा उशीरन उटायची लग्न झाल्यावर नंतर राहिलं त्रास होत होता. फक्त त्यांनी लवकर उठते एवढंच म्हणत होते मी उठत नव्हते मी सहा साडे सहा सातला उठते. आता पण कावा तर शनिवार रविवार आला ना रविवार आला ना मी उठत नाही मला कोण उठवत नाही घरी.
निसाद. साडेसात कधी आठ ला उठतोय एक दिवस निवनता रिलॅक्स राहा म्हणतात.
मग तरी बघ किती शाळा समजून घेतात.
हा घेतात आमच्या आत्ती त्यांच त्यांनी उठून चपाती भाकरी करून ठेवतात उठून मग उसळ काहीतरी नाशत्याला करायचं त्या दिवशी, रविवारी सगळी घरात अस म असता केलं की मग नंतर आमटी तेन दुपारी केलं तरी चालतंय आमटी भात.
हा असं समजून पण घ्यायला पाहिजे ना.
हम्म नाही घेतात त्या बाबतीत काही नाही.
हा हा.
हेचलंग.
आणि काय?
काय नाही बबा. ऊन एक पडलंय. ह आता त्याचं नाव बसतय अंगणवाडीत, जुलैपसन. आठ हा. पहिलीला पुढच्या वर्षी नाहीय आता त्याच चौथं वर्ष लागते आता त्याला.
हो मग अजून सातव वर्ष दोन तीन वर्ष पाहिजेत.
होय. खरं तो आता ए फोर एप्पल जे झेड पर्यंत म्हणतो त्यातलं एक चारच पाच चुकतंय मधलं. ए फॉर ऍप्पल बी फॉर बॉल सगळं म्हणतोय. वन टू ट्वेंटी पर्यंत म्हणते ट्वेंटी फाय पर्यंत म्हणते.
ताग शकलेस की.
होय संडे मंडे म्हणतोय नंतर जानेवारी चैत्र वैशाख सोमवार आमच्या शाळेतली पोरं चुकतात खरं तर चुकत नाही काय. आहे की तिथं बाळान कुठं ठेवलं बघ.
थांब ठेवून करते काय.
हा हा.